हा!
हम्म काय आणखीन?
का नाही. आता एवढंच बास बाई म्हणाव.
ह हम्म!
थोड चुकतंय मरतया त्याले, समीना म्हणतिया मी ह्याला त्याला तिची नंदाची मुलगी नाही तिला ला लावून मग तिच्या सग ती रेसिपी वगैरे शेअर करतेय मला लागली प्रत्येक.
हा!
होय येतय कानात हे हेडफोन घालतोय म्हणय लागलाय आणि बोलत बसते काम करत.
हां!
हम् हम्म!
मग
शाळेकडे गेलता?
नाही गेले आज.
हम्म बर
मग आणि ते तुमची ननं ते हीतली
हा!
हिकडची काय ती ते मोदगाव बिदगाव कुट हाय नव? हम्म हाय ना बरी?
हाय कि हाय की तिला विचारलं कोण फोन करून. नाही गेलिया तवापासून कुठाय!
ह हम्म! हिच आहे नव बरं आता हिकडं हाय ती कोल्हापूरला?
हाय की. हाय हाय तिचं काय नाय. मावशी काय ते मामीच्या मुलगीने फोन केला ते मला. का आली नाहीस ग रविवारी म्हणाय लागली हिथ आल्या नाही ती. का आली नाहीस तर मी म्हंटलं आजी अशी आशी बोलली मला राग आला म्हंटलं.
हम्म!
तसं कुठं असत काय म्हणाय लागली मुलासनी घेऊन येणारच की म्हणाय लागली.
हम्म!
मग सगळ्यांची होती तकी म्हणायलागली मी म्हटलं तिचा राग आालता म्हणून नाही आलो म्हटलं शानियस तिचं कोण ऐकतय म्हणायला लागली
हम्म
हम्
हम्
यायची होतीस म्हणायला लागली नाही बाई म्हणल
हम् मग
मगं काय
हम्म इकडं आहे ना ती आता
आा
हिकडं आहे ना ती आता
होय
ह ह
इकडं आल्या आता टायमिंग झालं तर मुलांच अवघडच आहे बघ आणायचं
तिथंच बस थांबवायची जरा आणि घ्यायच वडाप थांबवायचां तिथं वडापवाला थांबतोय तिथंच मुलांना थांबतेय की एसपी मध्ये म्हनायचं थांबवा ब बसताना सांगायचं दोन पु घे म्ह म्हण एक शीट कमी घेते आणि मग त्यांच पैसे घेईल कि ते एसपी मध्ये थांबवा म्हणायचं मुलांना घेणार आहे
मी तिथं येऊन आणि तिकडे जाणार
हम्म फोन
मीच की आता घरात येऊन मग तिथं तिकडनं गाडी घेऊन येणार इकड
कशाला मी काय म्हणते वडापातन कशाला आणि तेलाच हे करायला लागला
ने
ह थांबत नाहीत वडाप थांबते बस नाही थांबत तसे थांबत नाही त्याने हम्म चर भिचलय
हम्म
हम् नाही थांबवत आता किती वेळा तर एसपी जवळ थांबवलंय इथन किती वेळा तर वलगे गेल्या तिची जाऊ गेल्या इथं मिीटिंग गेल्या आणि ते सांगायला
तसं थांबतेत की खरं तर मुलाच नाही घेऊन येतो म्हटल्यावर थांबणार आहे
अरे या तिथं मॅडमांनाडूक आहे का नाही मॅडमना कॉल क बस वर आणि सांगा तिथं त्यांच्या कोण असतील क्लास टीचर त्यांना जरा गेटच्या तिथे थांबायला सांगा मी वडामध्येध्ये येतोय आता घरी जाऊन आणि यायला जम नाही मग मुलांना वडाप म घेऊन जात त असं सांगायचंय काय नव्हतेच बघतात
पटाटा बाय का पनी यर नाही वाट बघत उ सफ मारतेवजे बस्ची वाड बघत बसत पटाटा भरत बी नाहीत
हो सकाळी काय स्पेशल बनवलं होत
काय नाही शेवया बनवल्या होत्या
नष्टला
हो ते पण असं असं लवकर जेवत नाही म्हणून इंजेक्शन घेऊन याचं अस म्हण म्हटलं तिला त्यासाठी नाश्ता केलता
हम, हम्म!
पट पटपट यथ पहि नाहीय अओ बाय का,
हम्, हम्.
वाट बघत आपल्या बसतात इशटी
हम्म हम्.
मग काय मिस्टरांचा फोन वगैरे काय?
काय नाही बघ, येणारे वाटत ते जमलंस तर बघ की
कधी?
म्हंटल्यात आता बघुया कधीे येत्यात.
हम्म हम, त्यांनाच गमत नाही तिकड म्हणून
हा म्हणाले मला गमण झाले बाई म्हणून.
मग तेच घि ते ते तुमच्या तोंडाने तोंडातन तुमच्या तोंडात यायची वाट बघत होते, तर आणि मग नंतर आल्यावर तू बोलवलंस
आज ना उद्या पैसा कमवतायेतय ओ हेक नाही आज न ते ते पैसे कमवतात माणूस एखादे वेगळं असलं घरात तर चालते व एखादा सासरा म्हणा, दीर म्हणा. भीती असते कशाची हे क नाही.
होय.
हॅलो!
हां बोलो.
हमम सासरा दिर नाही तर कोण पण असं असलं की एखाद वेळेस भीती नसत्या ना घरात कशाची.
हम्म!
त्यात आम्ही दोघीच म्हटल्यावर जर कसच वाटते ते कोणतरी माणूस मुलं जरा मोठी असली तर काही वाटलं नसत.
हम्म!
मुलं पण लहानच, अन मी फिरून‌ फिरून हे आणाय लागते ते आणाय लागते माझे धा हे होते सगळं
सासूबाई का अशा खाली येतच नाहीत नाही.
फिरायला सुद्धा येत नाहीत शहाण्याने.
ह का नाही घरातच नुसती.
हा हे कर बस, ते करत बस, हे काढत बस पसारा ते काढत बस अस करतेय. मग
ते जर हालचालते पाहिजे हो.
होय.
हालचाल नाही काही नाही एका जागीच करायचं सगळं हे कर ते कर.
होय. मग.
काय नाहि ओ.
हमं! सुमीनंतर वगैरे खीर खाल्ली का काय कोणी काही बोलली नाहीत. सुमडी काय
म्हटलं मी लक्षातच नाही माझ्या.
हम्म. सु्मी सुमीला वेळच नसतेय वाटतो.
हम्म. सुमीला कधी वेळय. ती जाते टायपिंग ला. तिकडं न येतीय सहाला. आली की मग घरात अभ्यास. स्टडी असतेया.
न टायपिंग कोर्सला जातेया.
होय.
ती लायब्ररीला जाते ना.
तेच की टायपिंगला तेच की लायब्ररी ला तेच.
ते नव्ह. ती स्टडी करायला जाते ना.
तेच की, ह्यालाच की ओ. तेच ते.
अरे यारे एक्झामची तयारी करायला जातेया. की तिने कोर्स लावलाय.
एक्झामचीच तयारी करायला.
हम्म.
ओळखीच पण कोण घावणं झालं बघ. गाडीवरून जायचं म्हटलं तर. आणि काय?
काय नाय.
आत्ता काय तर करायचं म्हणतय, आत्ता नाही बाय. एक थोड्या दिवसान. मला बाई चाळ्या लागलेल्या गतच होतय मग.
होय तर काय.
काय करणार आता. बिर्याणी.
नाही बा. पुरणपोळ्या करायच म्हणतेय.
हम्म, हम्म, हम्म. चांगलंय व्हय.
वागतेच. काय तर करायचं. काय?
आम्हाला नुसता आराम करायच, नको आम्हाला काम धंद.
काम धंदा नसलेल्या गत उगाच माझ्या डोक्यात नाहीतोच विचार.
आम्हाला आयत पाहिजे.
ह. अन माझं काय तर करायचं, काय तर करायचं. हम्म.
लवकर पटपट पटपट बायका येतील माणसाला.
आता कधी करणार ओ, किती चार वाजला साडेतीन ला.
काय ते.
काय य
काय?
साडेतीन वाजल्यात की, कधी करणारे आ ते.
आता नवं बाई, अगं विचार करते असं करायचं म्हणून. आता नाय.
हम्म हम्म.
हम्म.
मग ते करा कधी करायचंय.
हम्म, आम्ही हाय म्हणाव खायला तयार.
काय तुम्हाला जबरदस्तीये, आणून द्या म्हणून.
तस नव्ह, करा बाई करा बाई. म्हणा हा बाई करूया आपण. असं ए काय तर पार्टी बिरटी करूया. असं काय तर नाय मला, तुम्हाला तेच. कि थांबा परत करते कॉल आता आणि आणखीन एकदा करते थांबा.
हा